त्याला विचारा जेवलीस काय? हॅलो.
हा बोला की काय करताय हा झाले बघा तुमचं.
हं जेवली क मी काय म्हणतेस बाळा इतके बरी दोन्ही पण होय आहे की रिदेश तेवढा का खराब झालाय का?
होय खराब झालाय चिरचिर करतोय पोटाला काय खात नाही.
हो.
व्यवस्थित खात नाही काय दिलं तर सगळं नको नको करतोय ते मोबाईलचा नाद लागला एवढा.
हा हो इथं आलेला परवा त्यावेेळी बघितलं.
होय होय.
हा हा काय म्हणतेय तणी
काय नाही बघा.
हा हा होय झालंय आवडलंय.
ताट.
तेच कुठला तरी विषय हे करायचा आणि बोलायचा म्हणून सुरुवातीला फोन तुलाच लावलाय. सुरवात आज हे करून दि मला ऐश्वर्या हो काय म्हणतेस
काकांची तब्येत बरी काय?
हाय हाय आता जरा फिरायला लागलेत आता परत आणि ऑपरेशन आहे ना.
होय आणि
होय होय ते बॅग आहे की वरती त्याच ऑपरेशन करायचं आहे.
अरे देवा लई मोठं हे झालं नाही अचानकच हम्म. मी यायचं म्हटलं बघायला मला हिच्यामुळे झालंच नाही पोरी मुळ मला आणायला पण कोण नव्हतं.
हा हाा असू दे की मम्मी येऊन गेले पप्पा येऊन गेले.
होय होय.
आत्या यो आलत्या पारू आत्या
होय ते आल ते आमच्या आत्या पण आल्या जाऊन आलो म्हटले आम्ही
होय हा जया ताई पण आलते. हम्म काय म्हणते आणि
काय नाही बघा.
हम् हम.
आणि तुमचं काय चालू आता
काय नाही घरात हेच कि पेशंट आहे पेशंटच बघत बघत. हम्.
भरपूर त्रास झालाय त्यांना वाटतं अचानकच झालं काय काय असं.
आ आधी काय जाणवलंच नाही ना त्यांना त्यामुळं सगळं हे झालं. अगदी ह्याच्या वेळेला सोनोग्राफी केली त्या दिवशी म्हणताना लक्षात आलं की अं हे ते फुटले आपेडेस आणि ऑपरेशन आजच्या आजच करायला पाहिजे. म्हणून तर लेटन ऑपरेशन करायचे पाळी आले.
हो तर जरा म्हणजे जाणवलं पाहिजे होत.
काय नाही आता आम्ही निवडणुकीत किती फिरलोच की त्यावेळी काय जाणलंय ते अपेंडिकसच असलं की कसं. पोटातेन दुखतय नाय भरपूर पहिल्यांदा लोकांच्या होय मग ते ह्यांना कायच त्रास नाही दुसरा काय नाही त्रास उलटी किंवा काय पोट गॅस धरणं पोट कधीतरी गॅस धरत होतं. तेवढाच काय ते त्रास दुसरा काय नव्हता. ते मग त्या दिवशी होय हो आणि सोनोग्राफी केलं नसत. तर मग आम्हला लक्षातच आलं नसतं ते ते अगदीच शेवटच्या ह्यालाच गेलो असतो आम्ही दवाखान्यात
हम हम काय नव्हत मग त्यांना असं म्हणजे पथ्थे वगैरे काय सांगितलेत म्हणजे काय खायचंच नाही का काय
आ नाही चालतय सगळं जेवण सगळं चालतय जेवतात की सगळे फक्त जास्त जेवत नाही तर लोडिंग जेवायला चालत नाही ते बेल्ट आहे कमरेला बॅग आहे त्यामुळे
हा हम् हम् हम्
आणि फिरतात त्यां आता रस्त्याला फिरायला लागल्यात आधी कसं पार जिना उत उतरून येत नव्हते खाली सुरवातीचे महिना दोन महिने तरी खुर्ची वरून आणायला लागत होतं वरती न्यायला लागत होत खुर्चीत बसून आता आपला आपण येतात आणि आता रस्ता रस्तापर्यंत चालेलत फिरायाला
बर चांगले झाले ते आता आणि परत ऑपरेशन केले की आणि थोडे दिवस रेस्ट
होय आणि एक महिना दोन महिने तरी विश्रांती सांगितल्यात बघु की एकदा ती बॅग निघली की काय टेन्शन नाही ग मग काय फिरू शकतेत आता ते बॅगमुळे त्यांना कुठे फिरायचं अवघड झालं
फिरायच आवघड झालं आहे मध्ये आलेला वाटतं तुम्ही ऊरसात मला मी काय बघित
उरसात ते हे आलते देवाला जायला म्हणून मग त्यांच्याबरोबर रालते तेवढंच एक पाच दहा मिनटं आलंो होलं
हा तेच म्हटले आलेलं असं म्हणून तर मी नव्हती वाटतं मग म्हणताना म्हटलं इथे तर जरा भेट झाली असती ति ज राही पण घरी ज्ञानेश्वरी म्हणते आम्ही सगळे जण त्यांच्या आजोबांना आवडत म्हटलं मून ज्ञानेश्ी म्हणतोय मी
हम
पण तिच पारशात ना राहीच ठेवली
हा हा हा कुठे आहेस इकडं गावात आहेस काय
होय होय गावातच आहे मम्मी कशीच आहे ह गेलाच पिपला म्हणता ना मग इकडंच हम्म रात्री केले काय नाही बघा निवन चालूय होय चालायला लागलं कीताचं थोडं थोडं चालत जरा आणि पला की पाय दुखाला की खाली पडते
ह हम दमवत्या काय हे र तेच सारखं
रे ज दमवत्या क र देशाने शांत होता म्हणायचा तिलाही दमवत्या भरपूर सारखं असं धरा धरा कायतरी वडावडी करायचं बघ त्यातीलिला एका तिच्या पाठीमा एक माणूस पाहिजे रायला हम्म एवढे हे करत
आणि काय होमचं काय चाललंय
सलूच सलोणीचं काय
सलोनी आज काय इचलतणजीला गेल्या ना काही कामा म्हणून गेल्यायच अ लास्ट इयर आहे की अजून अजून पुढं हे करालय कि ते डबल ग्रॅज्युएशनचं हे करालय
हो
हो ते दोन वर्षाचा हे कोर्स आहे ते वर्ष झाला होता एकशे लास्ट इर राहिले हो ती काय एक्सटर्नल करा लागली या आठवड्यात नाही एका दुसरा दिवस जाय लागतय
हा हा चांगलं झालं झाले लास्ट इयर झालं तर मग कुठेरी चांगला जॉब भेतोय
हो हो तेच ह्याच्या आधी पण ति जॉबच हे आलं होत त पण काय त बघितली नाही
होय काय असू घ आता जरा ह्याच्यापेक्षा चांगलं जॉब मिळेल नाही ज जास्त
हा हो डबल ग्रॅज्युएशन आणि आता ते आयटी बीकॉम त्याच हे झाले ना मिळालं ओमच काय चाललंय
ओम आहे की सकाळी फॅब्रिकेशन ला जातोय परत संध्याकाळ स येऊन मग ते हॉटेल ला जातोय
हो आणि त्या हॉटेल चालू केलं हो त्यान
होय चालू केले होय बंद केलेलं त्याला त्रास व्हायल तर मग काय झालं सकाळी फॅब्रिकेशन सकाळी आठ ते सहा जात होता आता आठ ते तीन पर्यंत जातोय मग तिथ नाही दोन तास विश्रांती पण परत पाच वाजता आणि परत हॉटेल वर जातोय बारा वाजेपर्यंत असं केल्या कारण तिकड पण तो पाहिजे म्हटले कारण आणि इकड पण त्याला पाहिजे म्हटले असू दे म्हणून मग तेवढंच दोन तास विश्रांती घेतोय मध्ये
हो मम्मी गेल्या
मम्मी आहे की आज सुट्टी
सुट्टी हा सुट्टी आहे नई
आज उद्या परवा दिवशी सुट्टी आहे खरं त्यांचं काम लोड आहेत चालू आहे म्हणताना उद्या जाणार आहे
होय रविवार उद्या तरी पण जाते शनिवार उद्या
उद्या शनिवार आहेत तरी पण कसं काहीत जास्त काम लोड आहे वाटतं म्हणताना मग उद्या बोलवलं त्यांना
हा, हा, हा आणि कोण, कोण आहेत ते ह्याला
हम् कशाला
अमृताला पण लावलं तर ती पण म्हणली नंतर करतो
हा, हा तिझं तर होत आल्या वाटतं झाले वाटतं म्हणत
हो ह आणि पनुलं पण लावलं तिचे पण झाले वाटतं होते
हो त्यांच झाल्यात सगळ्यांच मिस ठेवलंय थोडं मिनट
होय
हम्म अजून आहेत वाटतं बाकीचे त्यांना म्हणजे वहिनीना विचारून तुम्ही हे करा
हा, हा चालतंय विचारतेकी आणि काय हिद्देश मग शाळेल पाठवत नाही हिद्देशला
होय पाठवते की जातोय की सकाळी रोज आज सुट्टी य हेथ अंगणवाडीत घातले त्याला ल पुजारी बाईंच्या च्या पैशी घातलेय
अ इथं कन्या शाळेत
हा कन्या शाळेत बघत पूजारी ललीता पूजारी त्यांच्या पशीच आहे जातोय मधी एक महिनाभर दमवला मग मधी त्याला सवय झाली म आणि चालाय व्यवस्थित रोज त्याचा ते हरतोय आवर म्हणतोय मग फक्त सोडूनयलागते त्याचा ते आत बसतोय
हा, हा, हा हो ते जायला पाहिजे आणायला पाहिजे सोड पण ब एक, एक जण बसवून घेतातच बसवून घेत नाही नव्हे
नाही नाही पहिल्या महिन्यावर तस केला त्रास केला महिनाभर मी बसलो जाऊन मग नंतर न काय नाही परत त्याच तू हे कराय लागला
हा, हा ह आणि काय आज्जा हायत काय बरे
आहेत, आहेत सगळे बरे आहेत तुमच्यातले हर्षु पृथ्वी
हर्षूच आता ऍडमिशनच डिग्रीच चालू आहे त्याच
हा ह
अजून हे ॲडमिशनचे प्रोसेस झाले की डिप्लोमा गारगोटीला
झाली काय हा.
हम तीन वर्षाचा डिप्लोमा झाला का डग्रीला टाकणार ऍडमिशन
आता इथच घ्या की जवळच आपल्या आहेत कीचर म्हणजे.
जवळ इथं कुठून येते कोल्हापूर दापोली, पुणे, कराड. इथ नाही. कोल्हापूरच आहेत म कॉलेज. मग तिकड टाकलाय ॲडमिशन अजून काही लिस्ट लागल्या नाहीत. एक लिस्ट लागली आहे त्याच्यात काय अजून हचं नाव आलं नाही दुसरी लिस्टमध्येध्ये बघणार आहे अजून बऊ की काय काय होते आता. आता कुठे मिळेल ते तर घ्यायला लागते होय ग्रिकल्चर आहे.
अग्री घेतला हा बरोबर आहे मग विचरून घेत नाहीये
हो हो इथल कणचित नाही ना बघू आता कुठं
आमच्या दिदीला नेसरीला मिळालेलं आमची हिरवाड्यांची सोनू दिदी होती बघा तिला नेसरीला मिळालेलं बघा तिकड जॉब हे मिळालेलं.
हो ती काय केल्या
ती पण अग्रिच केल्या.
मेस
एग्रीकल्चर केल वनी पहिला हथे केली अ कोल्हापूरला काहीतरी केली वाटत ती तीण
हा हा हा.
नंतर न मग तिकडे गेली
हा हा हा.
आणि काय काय?
काय नाही बघा चालूय हे रोजच रोटींग चालूय पोरांचं हे
हा पृथ्वीराज काय कुरुंदवाडला काय ते करायला लागलाय. कॉमर्सचा टाकलाय आता बारावीला तो आणि शंभुराज काही तर राहिला जातोय सातवीला का
शंभू तर काही येतच नाही गावात. तिकडच असतो हाऊस पुरतं येतच त येतच नाही. हा हा.
वेळ आले की अभ्यास आता नाही दे हे चालू झालं नाही गुरुकुल चालु झाले की मग काय वेळ अजिबातच वेळ मिळत नाही घरात पण नसते आठ ला गेला की पाचला संध्याकाळी हो.
हम्म हम्म चालते करतोय घ्या परत मग काय नाही बघा. चालते.